हॅलो हा खूप बारीक येतं कालच्या सारखाच.
हॅलो.
हां हॅलो. हॅलो.
हा आवाज येतोय माझा.
हा येतोय खूप बारीक येते लांबून आल्यासारखा
थांबा.
हॅलो.
आता येतोय.
हा येतोय थोडं थोडं येतंय बोल ना.
काय चाललंय झाला चहा.
ह झाला झाला.
आता स्वयंपाकाची तयारी चालली असेल ना.
होय. तेच.
हां.
अ कुठलाच प्रवासावर बोलूया.
हा.
हा. मग कुठे कुठे केलाय तू का शाळेतून किंवा असा प्रवास कुठे कुठे केलास.
अ शाळेतून नाही कधी गेले पण माझं कसं स्वतःचा बिझनेस आहे ना मी मेंदे आर्ट आर्टिस्ट ये ना मग त्यामु कुठं ऑर्डर आले की वगैरे जावं लागतं मग भरपूर प्रवास होतो.
हा हा हां.
तसं म्हटलं तर आणि फिरायला वगैरे. भरपूर गेले आम्ही हॅलो.
हा.
फिरायला पण भरपूर गेल्या ना कुठे कुठे मग तिकड पण भरपूर. भरपूर असं म्हणजे प्रत्येक ठीकांची वेगवेगळी गोष्ट आपल्याला शिकायला भेटते प्रवासातून
बरोबर.
प्रवास करताना आपण सगळे लोक लक्ष ठेवून आपण प्रवास केल्यानंतर पण भारी वाटत. म्हणजे तिथून आपल्याला. नवीन काहीतरी शिकायला भेटत बघायला भेटत. आणि प्रत्येक ठिकाण कसं वेगवेगळं असतंय ना सगळं.
हो हो भाषा बोलणं राहणं कपडे जेवण.
हो.
ह प्रत्येकीकडचं वेगळं वेगळं असतं भागातलं.
हा ना.
हम्म बोलण्याची पद्धतही बदलते थोड्या थोड्या अंतरावर हम्म तशी तू कोणत्या भागातली आहे.
मी सातार भागातली.
अच्छा म्हणजे आमच्या तिकड म्हणजे माझं माहेरी इचलकरंजी आहे.
हां.
हा. थोडं थोडं तसंच येतं बोलणं.
हो हो आता कसं म्हणजे सांगली म्हणा कोल्हापूर. परत मुंबई पुणे वगैरे तिकडचे जरा परत पाटण म्हणा तिकडचे जरा वेगळे येते बोलणं.
हो हो.
आणि आपल्याकडे कसं सातार भागात जरा वेगळं येतं.
थोडं थोडं हा बदल असतो म्हणजेत्ये प्रत्येक गोष्टी जसं खाणं पिणं राहणं बोलणं.
सहाग
हा
जोरात बोलणं नाजूक बोलणं शुद्ध परयत खाऊड
पण आधीची जी माणसं बोलतात ती खूप गोड वाटते बोलताना ऐकायला आपल्याला येत नाही तसं बोलतात म्हणजे हम्म मला येत नाही पण ऐकताना खूप छान वाटतं तशी भाषा
ह ना
अ जुनी जी लोकं बोलतात
हा आणि त्यांच कसा विषय असतो की तिथल्या तिथं ते राहिलेले असतात त्यामुळे त्यांना ते ते पाठ झालेलं असतं शेतकरी कसं आपले जे भाषा आहे तेच बत असतो त्यामुळे त्यांना ते बर वाटत असते त्यांना काही समजत नसते कशी भाषा बोलायची कसे काय
हा हा म्हणजे ठरवून नाही बोलत ना म्हणूनच ती गोड वाटते त ना म्हणजे असं आपण विचार करत बसलो मी हा शब्द वापरू की नकोी
हा ना आणि गावाकड लोक असतात क एक फ म अस म्हणजे ब विचार करत नाहीत कोणत्या गोष्टी
हा म्हणजे सरळ सरळ सगळं असत त्यांच हम्म हम् अजून म्हणजे माझं पण इथलं आपलं आपलं भारतातलंच फिरण झालंय थोडं थोडं
अहन
अस बाहेर नाही गेले मी पण
तमज प्रवासातला अनुभव वगैरे असेलच की काही ना की काहीतरी विषय
हा तस म्हणजे तेच माझा सगळ्यात जास्त अनुभव असा आहे की कुठ तरी अचानक मिळतात ठरताना आणि कोणी तरी सोबत चल मागे म्हणून लागतात तर अस स माझे प्रवास झालेले आहेत जास्ती करून
हां
हो असं ठरलेलं आता जायचंय तरी ठर घ्या आपला निघायचंय असं काही नसतं एक्साइट मिनट एकदम अचानकच येतं आणि ती वेगळी एक्साइटमेंट असते माझी
असं म्हणजे आपण गाडी वगैरे बुक करून जाणं मण तेथ प फरक असतो जर आपण ट्रेनन वगैरे गेलो समजा लांबचा प्रवास असेल तर लांबच्या प्रवासला ते ट्रेन बुक वगैरे करून गेल्यानंतर आणि आपण गेल्यानंतर आपल्याला अचा ए पॉट आवडला किंवा एा काण आवडला आपण तिथं थांबून एन्जॉय करू शकतो
हो हो म्हणजे प्रत्येक गोष्टीची वेगळी मजा असते तशी आपण गाडीने गेलो तर आपल्याला मनासारखं कुठे स्टे करता येत आणि ट्रेननी वगैरे गेलं तर त्याची वेगळी असते आपलं उठत चालत फिरत काही आलं स्टेशन तर उतरा पाणी घ्या खायला घ्या थांबा त्या गोष्टीची वेगळे मजा असते
हा ना आणि ट्रेन मधून गेल्यानंतर कसं म्हणजे त्याच्याकडच्याच वस्तू फक्त आपल्याला बघायला भेटत तर बाकी काहीच नाही आणि ते पण बघायला फक्त भेटत अनभवायला भेटत नाही
नाही हा ते आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीच आपलं आपलं वेगळं वेगळं अ हे असत ना जसं की आप म्हणजे प्र प्रवासता तो एकदम बाहेरच्या भागातून असतो ट्रेनचा प्रवास पण तिथं असेल तेवढंच पण वेगळं वेगळं तेही आणि बाकी असं पण माझे प्रवास असेच झाले अचानक अचानक असं मनात आलं ठरवून असं नाही झालेलं आहे मैत्रिणी म्हटल्या चल झालंच तर निघाले
हा आणि मैत्रिणींसोबत जाण्यात मजा वेगळीच फॅमिली सोबत जाणे आणि त्यांच्या सोबत जाणे खूप फरक असतो
हो हो तशी वेगळी मजा फॅमिलीसोबतची वेगळी मजा हा
आणि मैत्रिणीं सोबत ल्यानंतर आपण एकदम फ्रीली असतो ना की आपल्या मना आपण जगू शकतो फिरू शकतो तस फॅमिली सोबत आपण तसं करत नाही
नाही करत थोडं जपून वागावं लागतं
हो हो कात आई वरडेल वडील वरडताल किंवा मिस्टर असतील सोबत ते ते काय म्हणताल आपण असं केलं तर ते काय म्हणता असा विषय असतो जास्त आपण स्वतःला पण आपला स्वतःचा विचारच करत नाही त्या सगळ्या गोष्टीत म आपण दुसऱ्यांचाच विचार करतो
हो तस होत
त्यामु एक तर जाणं किंवा मैत्रिणीं सोबत जाणं प्रवास करायचा असेल तर आणि मोठा प्रवास तस छेवटे पण काही कंटिन्यू करतच असत घेतलं इथ काय कॉलेजला वगैरे जायचं म्हटलं तरी आपण असतो आम्ही तर ना खूप मजा करायचो कॉलेजला वगैरे जाताना आम्हाला ब बस नसायचे ना मग निम्म्यातच बस असायची आम्हाला लत वगैरे यायला लागायचं मग आम्हीग्या मैत्रणी घटून जायचो मग सगळ रस्त्यांना ंगाण वगैरे करत एन्जॉय फुल एन्जॉय करत आम्ही घरी वगैरे यायचो भारी वाटायचा आणि त्यावेळेस कसं चिंचा बोरे वगैरे कंट असं आपण काही ना काही प घेत न खायला न्यायचंच आणि ते खात खात वगैरे रस्ता नाही यायचं असं म्हणजे ते दिवसच किती वेगळे होते
हा ते खरं आहे पण लहानपणाचे शिक शिकण्याचे कॉलाचे आपल्याला कळायला लागल्यावरचे ते प्रवास वेगळे हे प्रवास वेगळे
हो ना
ते आहे
आणि कसं म्हणजे आता आप पण मैत्रिणी सोबत जरी गेलो तरी आपण विचार करतो हा आता आपण मोठं झालय असं नको वागायला असा विचार करतो
होय थोडं हा म्हणजे फरक पडत जातं जसं जसं पाहतो आणि अनुभव येतात आपल्याला प्रत्येकाचे म्हणा किंवा आपण आपलं थोडं मोठत मोठं होत गेल्यावर शिक तो काहीतरी विचार करतो
हो आणि मोठ झाल्यानंतर आपण स्वतः चा विचार करण्यापेक्षा आपण घरातल्याचा जास्त
हा जास्ती करतो हा तस आणि तसाच फरक पडत पडत आपण शिकत जातो पुढे काही काही
हो आणि आता विषय कसा झालाय की बसन प्रवास करणं आणि अ आता आपण कसं म्हणजे प्रत्येकाच्या घरी गाड्या निघाल्यात ना मग आपण स स्वतःच्या गाडीहूनच जातो प्रवास करायचा म्हण तर बस न जाण्यात अ वेगळी म म्हंजे जरा की आपण निवांत बसुन वैगेरे जाऊ शकतो तस गाडीवर किंवा गाडीत तुन गेल्या नंतर जे अपल्या सोबत असतात ते ड्रायव्हिंग करत असतात मग आपण बसुन बसुनच असतो मग काय अर्थ राहत नाही ना त्याला
होय होय तसही होतं खरं
हा आणि बस न गेल्यानंतर कस आपण म चार गोष्टी बोलून चार गोष्टी की बाहेरच्या एकमेकांसनी सांग कसं आपल्याला प्रत्येक गोष्ट माहीत नसते तशी पुढच्या लो एखांदी गोष्ट माहितच ते आपल्याला सांगत आपण त्यांना सांगतो असं जरा माहिती पण मिळून राहते ना
हो होय ते पण आहे तशा पद्धतीने पण वेगळा प्रवास होतो तेही होतय खर
हो
हम्म जे प्रत्येक गोष्टीची म्हंटलं तस वेगळी वेगळी हे आहे ह जागा
हो
कि कधी कुठल्या प्रवासाला काय वाहन वापरावं तिथून घेऊन कुठे कोणासोबत जावं
जावं आणि प्रत्येक ठिकाणी कस वेगवेगळ असतंय ना कुट रिक्षा कुठ मॅजिक असते कुठं बसच असते असं म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेग वेगळ असतंय ना
होय होय ते आहे अशात छान छान पण अजून म्हणजे अजून बघूत आता पुढे काय काय प्रवास होतात
अ हो तेच ना अजून भरपूर प्रवास होतल पण आता प्रवास करायला शिस् तशी राहिलेलीच नाही
नाही अ ते तर खराय
आता घरातून बाहेर निघायचं म्हटलं तरी भीती वाटते
हा ते हा तो आता वेगळा विषय झालाय खर तर
हो
चला नंत
चालतय मग मी करते तुम्हाला परत हा हम बाय
बाय